हॅलो
हॅलो
हम्म नमस्ते बोला कशी झााक
मस्त आम्ही नमस्कार तुम्ही कसे आहात
मस्त झालं जेवण वगैरे
हो झालं ना तुमचं झालं का
नाही अजून करायचं अजून
हा हम
बो ना काय म्हणतात
काय नाही मग तुम्ही पाण्याची बचत वगैरे कसं करता हॅलो
हम्म बोला
पाण्याची बचत वगैरे कसं करता तुम्ही
पाण्याची बचत म्हणजे कमी पाणी साडणे घरामध्ये कुठले म्हणजे आता घर काम म्हनल्यानंतर पाण्याचा वापर सगळीकडे होऊन जातो
हो ना हो अगदी बरोबर
तम्ही कसं करता
पाणी हे आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक नैसर्गिक भाग आहे
हा हा
आणि वाढती लोकसंख्या कमी होणारा पाऊस आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे पाणी बचत करणेज काळाची गरज बनली आहे आणि पाण्याचा योग्य वापर केल्यास भविष्यातील पाणी टंचाईन आपण कमी करण्यास मदत होते
हम् हम
तस पच पाणी बचत केल्यानंतर आपल्याला दुष्काळामध्ये तेच पूर्ण करता येईल
पाणी हे मानव प्राणी पक्षी झाडे आणि संपूर्ण सृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे पाण्याशिवाय जीवनाची कल्पना ह करता येत नाही आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे प्रत्येक कामासाठी पाण्यात चा वापर करतो पिणे शोयबा अंगोोल स्वच्छता ठेवणे शेती उद्योगधंदे वीज निर्मिती अशा अशा प्रत्येक क्षेत्रात पाण्याची गरज तर आपल्याला भासते
हो ना अगदी बरोबर आहे आणि पाणीबाची त्याचं काही महत्व पण आहे पिण्याच्या पाण्याचा साठा टिकवून ठेवता येतो आपल्याला नंतर बघायला गेलं तर शेती आणि उद्योगासाठी पुरेस पाणी उपलब्ध राहतं आणि पूजल पातळी पण वाढण्यास आपल्याला मदत होते
हम हम ह
आणि पर्यावरणाच संतुलन पण राखलं जातं
हम् आज म्हणजे जगभर पाण्याचे संकट वाढत आहे हवामान बदलत आहे कमी पाऊस
पण आहेत नळ उघडा ठेवणे
जंगल त होण भूजल भू भूजलाचा अतिरेक वापर आणि पाण्याचा अपवय यामुळे अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे अनेक गावांमध्ये महिलांना आणि मुलांना अनेक किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावे लागते
हो ना अगदी बरोबर आहे तुमचं आणि अ वाहन धुण्यासाठी किंवा बागेला पाणी देण्यासाठी आवश्यक तेथोडंच आपण पाणी वापरायला पाहिजे आणि घरातील वापरलेल्या स्वच्छ पाणी हे कपडे ुतलेलं पाणी अ शक्यतो झाडांना घातलं पाहिजे कारण झाडांची पण वाढ होऊन जाईल
हम्म हम् अगदीच बरोबर
आणि नळ पण कंटिन्यू चालू नाही ठेवला पाहिजे आपल्याला लागेल तेथवडं चालू करून नंत बंद कराय
हो ना हो ना
हाा त्यामुळे पण पाणी बचत होईल आणि कालेभाज्या वगैरे धुतलेलं पाणी आहे ना ते असं फेकून न देण्याऐवजी ते कुठल्या तरी झाडांना घातलं तर ती पण म्हणजे चांगले पाणी बजत होतं आपल्याला म्हणजे झाडांची पण वाढ होऊन जाईल आणि पाणी पण वेस्ट जाणार नाही आप
ह पाणी वाचवण्या विद्यार्थ्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे आपण स्वतः पाणी भरचावे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे शाळा आणि घर समाजात पाणी बचतीबाबत जनजागृती करावी सरकारने ही जलसंधार बंधारे तलावाचे पुनरुज्जीवरण नदी स्वच्छता आणि पावसाचे पाणी साठवण्याच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत आपण पण केवळ सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे
आणि आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा याचा संकल्प करून अवलंब केला पाहिजे आणि अंंगोळीला पण आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पाणी घ्यायला पाहिजे उभे भरपूर पाणी घेऊन ते साठून वेस्ट जाणार आहे त्यामुळे लागेल थोड घेऊन आपण त्याचा तेवढाच वापर केला पाहिजे हे पण एक पाणी बचतीचं कारण आहे
हो ना
आणि घरात नळ नळ जर तुटले वगैरे असतील तर, ते आपण दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. कारण ते नळातून पण पाणी वेस्ट जातं. त्या पण आपल्याला म्हणजे पाण्याचा दुरुपयोग होत म्हण दुरुस् केल्याने आपल्याला पाण्याचा उपयोग म्हणजे पाणी बचत होते ना आपण थोडीच
होण ह आज म्हणजे संपूर्ण जगात पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे अनेक नद्या आटत आहेत तलाव कोरडे पडत आहेत आणि भूजलाची पातळी ही दिवसेंदिवस खाली जात आहे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये उन्हाळ्या तीव्र पाणी टंचाई जाणवते लोकांना पिन पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पाणी वाचवणे आवश्यक आहे
हो ना अगदी बरोबर असते आणि करायला गेलं तस तर अ अ पाण्याचा प्रत्येक थीम आपल्यासाठी मौल्यवान आहे आज आपण पाणी वाचवले तर उद्याच्या पिढीला सुरक्षित भविष्य देऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने पाण्या आपण वापर करून पाणी बचतीची सवय लावली पाहिजे
हो, ना,
आणि शेती, आणि उद्योगासाठी पण आपल्याला, उप पुरेसा पाणीच उपलब्ध म्हणजे, अ जेवढं लागेल तेवढंच पाणी, आपण पुरेसं पाणी वापरलं पाहिजे,
हो ते तर आहे च, म्हणजे पानी टंचायची काही कारणं आहेत. ते म्हणजे पहिलं कारण, असं कि वाढती लोकसंख्या, अ जंगलतोड, प्लस हवामान बदल, आणि अनियमित पाऊस, भूजल भू जलाचा, वापर नद्याचे आणि, तलावाचे प्रदूषण, पाण्याचा निष्काळजी पणे होणारा, अपव्यय,
हो, ना आणि पाणी कमी पडण्याचं कारण, म्हणजे मुळ अ झाडं थोडं असल्यामुळे, पावसाची कमतरता कमी भगते, दुष्काळ होतोय सध्या. त्यामुळे, झाडं तोडली नाही पाहिजे, त्याच्यामुळे पाऊस पडतो आणि पाऊस पडलेला आपण ते पण पाणी, साठवून ठेवू शकतो, ते पण पाणी आपल्यासाठी दुष्काळाच्या काळामध्ये, आपल्याला उपयोगी पडतं.
हम्म,
आणि आपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पण करायला पाहिजे. ते पण, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे! अ पावसात आलेलं पाणी साठवून ठेवने, आणि का म्हणजे जेव्हा, आपल्याला गरज पडेल तेव्हा, ते पाणी वापरणे, असं पण आपल्याला, एक पाणी बचत करता येतेनाही,
शाळामध्ये जनजागृती मोहीम राबवी ने, पोस्टर्स स्पर्धा, गोश वाक्य स्पर्धा, आणि रॅली आयोजित करावयात,
हो, ना, हो, ना अगदी बरोबर आहे तुमचं.
म्हणजे कसं, प्रत्येक नागरिकाने आप हे आपल्या घरात, शाळेत, कार्यालयात, आणि शेतात पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचणे, ही किंवा सरकारी जबाबदारी नसून, प्रत्येकाची म्हणजे आपली वैयक्तिक, मानवाची जबाबदारी आहे.
हो, ना अगदी बरोबर आहे. पाणी बचत हे, सर्वांनीच करायला पाहिजे. मुलांनी किंवा, वयस्कर माणसांनी अं पण करायला, पाहिजे. पाणी बचतीची सवय ही, सगळ्यांनाच असायला पाहिजे, मुळात आपण, आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया, पाणी बचत करण्यासाठी.
हो, ना, म्हणजे बघा ना, राज्यस्थानामधील अनेक गावांनी पावसाची पाणी साठवून, आणि जलधार संधारण करून, कोरड्या भागाना, हिरवाई दिली, महाराष्ट्रातील अनेक गावांनीही, अं श्रमदानातून बंधारे बांधून, भूजल भूजलाची पातळी, वाढवली ते दा हे, दाखवते की लोकांनी एकत्र येऊन काम केले तर, अनावश्यक गोष्ट ही, शक्य होते, हॅलो?
हॅलो!
हा, आवाज येतोय का?
हो येतोय न, आवाज,
अहा आपण जर पाणी वाचवले त, र उद्याचे भविष्य सुरक्षित राहील, आपल्या पुढील पिढ्यांना पाण्यासाठी, संघर्ष करावा लागू नये यासाठी, आजच पाणी बचतीचा, संकल्प करावा लागतो,
हो, ना म्हणून तर ते, घोषवाक्य नाही का, पाणी अडवा, आणि पाणी जिरवा, तर घोषवाक्याचं उगं घोषवाक्य नाहीये, ते आपण त्याचा अवलंब केला पाहिजे,
हो, ना,
पाणी बचत करणं हे स्वतःपासून सुरुवात करूया. आणि आपण इतरांनाही प्रेरित करूया.
हो कनेक्ट होत स. चला मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं.
आणि मला पण तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तुमचा दिवस खूप छान जाऊ. बाय बाय.